हा
काय चालूं आहे
काही नाही बसलो आता
हाव का
हा
ते काय असते ते नवीन विशेष सांगा
नवीन विशेष आमच्या इकडे काय हेच आता जास्त काहीे असे मोठे मोठे सण नाही होत आम आमच्या गावात असे मोठे
हो काय
हा
हा असे होतात कार्यक्रम आमच्या तर छोटा मोठा ही कार्यक्रम असतात खूप मोठा कार्यक्रम करतात गजानन महाराजचा प्रगट दिन पण इतका चांगला करतात की खूपच चांगला कीर्तनकार येतात रात्रीच्या वेळेस मग कीर्तन घेतात अकरा बारा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत कीर्तन चालते त्या दिवशी हो पहिले दिवसभर कार्यक्रम समजा गजानन महाराजची स्थापना हे ते सर्व करतात भंडारा करतात पूर्ण लोक समजा दिवसभर मग तेचच कामात असत सारी संध्याकाळ झाली कि आमच्या अंगणात मग आम्ही रांंगोळ्या टाकतो दिवे लावतो सर्वांची इथ जशी दिवाळीच असते अ प्रगट दिनाच्या दिवशी आ सर्वांच्या अंगणात अशी दिवे असतात अ संध्याकाळच्या वेळेस ना मग कीर्तनकार येतात अण पुन्हा समजा कीर्तन सांगतात खूप चांगला वाटते त दिवस अ प्रगट दिनाच्या दिवशी
हो हो हो
प्रकट दिनाले तर लयच मजा येतेना
हा ते आमच्याकडे छोटे मोठे कार्यक्रमाला खूप चांगले करतात म्हटलं
नाही ना आमच्या गावात एवढं नाही करत आता तरी रामनवमीच्या ना आमच्या गावात दिंडी निघाली आता शेगावला जायले म्हणजे आता या वर्षीपासून सुरुवात केली
हो काय
हा नाही तर एवढी सुरुवात कोणी केलीच नाही आजपर्यंत नव्हतच ना काही आमच्या इकडे भागवत नाहीत होत काही नाही होत
हो काय
हा
नाही आमच्या इकडे करतात म्हणा जास्त कसं आमच्या आमची जी गल्ली आहे ना समजा तिकडेच जास्त करतात बाकी इकडे ठिकाणी तरी नाही करत पूर्ण गावामध्ये जास्त पण आमच्याकडे जसे उत्साहित लोक आहेत उत्साहित लोक आहेत असं छोटाही कार्यक्रम असला तर खूप मोठा करतात
अ खरंच ना छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेतला पाहिजे
आनंद घेतात..
आनंद घ्या. असल्यान छोट्या छोट्या गोष्टीत ही भेटते..
अ एकसारख्या साड्या सर्व बायांना हा हा एक सारख साड्या असतात म्हटलं सर्व बायांना त्या दिवशी अ मस्त पावली खेळतात खूप चांगले कार्यक्रम करतात महिला पण खूप म्हणजे असं अ जास्त प्रतिसाद देतात.
मस्त वाटते पण ते भावलं भावल्या खेळतात की नाही ते टाळ मृदूंग वाजवतात ते लय चांगलं वाटते पण
त्या खूप चांगलं कार्यक्रम होत म्हटलं.
हम्म ते भजनालयच मस्त त्याचा आवाजच आवडते मला तेच ऐका वाटते.
हेना, काल तसच झालं होत. मग काल ते शिपरामध्ये तर गणपती आणि रिद्धसिद्धीच लग्न लागलं म्ह- - म्हटलं तर माझ्या अंगाला मधलं अस शहारे येत होते म्हटलं मुलीच्या बद्दल असे बोलत होते ना तर कि माझी मुलगी तुझ्या घरी चालली म्हणून माझ्या छोट्या भावाला लक्ष द्यायचे अरे बापरे माझं ते शब्द कानात असे पडले ना तर म्हणजे अंगाला असे शहारी येत होते म्हटलं. इतके चांगले म्हटल तेन मंगलाष्टके म्हटले म्हटलं.
हो काय म्हणजे कसं लग्नाचं म्हणजे कसं काय सांगितलं.
नाही मंगलाष्टके जे आहेत ना त्याच्यामध्ये ते बोलले शब- - शब्द बहीण भावाचे शब्द जे असतात ना आपल्या माझ्या लहान भावाला सांभाळतो. आई बाबा असं म्हणजे ते मंगलाष्टकी मधे बोलले होते. अशीे शब्द बोलले. की म्हणजे त्यांचा आवाज पण इतका चांगला होता की असं अंगाला शहारे येत होती. हो खूपच चांगलं सांगितलं. आणि ते हे पण सांगितलं आता लंका कोणाची म्हणून, आता आपण लंका कोणाची म्हणतो?
रावणाची.
रावनाचीच म्हणतो ना तर ते रावण अस- - आपली लंका रावणाची नाही आहे म्हणतात ती सीतेची आहे म्हणतात. हा हे आहे.... पार्वतीची पार्वतीची.
म्हणजे म्हणूनच ते लंकेची पार्वती म्हणतात.
हा पार्वतीची आहे म्हणतात ती लंका म्हणतात. ती म्हणत होती. ती म्हणत होती म्हणतात की अ जस तिच्या बहिणी ज्या आहेत ना त्यांना सर्वांना महल होते राजमहल आणि चांगल्या घरी समजा दिलेल्या होत त्या यांना कसं राहायला घरही नव्हतं शंकरजी आणि पार्वतीला
हा..
हे जसे पहाडातच राहत होते ना असे उघड्यावरच अ त्या की माझ्या बहिणी मला म्हणतात की तुझ्या घरी काही घर नाही हे नाही ते नाही माझ्या घरी येत- - म्हणते जसं मला घरणी येत त्यांच खूप मोठे मोठे महाला आहेत तर मग पार्वतीने म्हटलंत म्हणतात शिवजींना की मला अं... यकदम चांगलं महाल पाहिजे त..... इतक सुंदर पाहिजे कि जसं कि ते कोणाचचं असं नसेन तसं पाहिजे, तर मन सांग म्हने मंग कोणाचं काय कसं पाहिजे त कन कोणाच्या इटा पायजात कोणत्या पजायची इटा पाहाजात हे पाहिजात ते पाहिज जसं असं बोलत होते म्हणता तर म्हणत मला इटा अशा पायजात की ते चमकणाऱ्या पायजात तर ते सोने ह्म् अ, सोन्याच्या विटा आनि कामगार पन असा पाहिजे म्हनत की त्यांनं असं डबल कधीच बनवलं नाही पायजे म्हनत घर असं महल त तसच येक म्हणजे, पूर्ण दुनियातला जो अशीन त्याला ते कामगारही आणून दिले आणि ती लंका बनवली म्हणतात, त्यान आणि त्याच्यानं तर मंग त्या लंकेचे जर कधी समजा तिला हे करायचं होतं मुहूर्त अ हे वास्तू करायचं होतं त्या घराच, त तिनं सर्वांना बोलवलं आमंत्रण दिलं बहिणीला जावई हे ते सर्व त्येंचे रिश्ते रिश्तेदार जेवढे असतील त्यांना पत्रिका पा पाठवून नंतर त्यानं आमंत्रण दिलं की तुम्ही माझ्या घरच्या वास्तूवर या म्हणून जस हे लंकेत बांधलेलं होतं ना इथ तर ते तर त्यांच्यासाठी जेवणाचा सर्व अरेंजमेंट केला होता म्हणतात तिथं सर्वच केलंत मग ये या त तिच्या बहिणी ज्या आहेत ना बाकी सर्व जे पाहुणे आहेत ना त्यांना खोटं वाटलं की यो त्यांना कसंकाय मिळणार हे ही याईल क घ्याईले स्वतः च घर नाही राहाले न हे काय सोन्याचा महाल बनवू शकतात काय, असं म्हणतात त्यांना विश्वास नाही आला आनि ते तिच्या घरी आले नाही म्हनतात पाहुणे अ हा तेच्यानंतर मंग जे ब्राह्मण होते न पूजा करणारे ते कोण होते म्हनते? ते राव रावणाचे पिता होते
हा.
ते ब्राह्मण असे अ पार्वती अशी म्हणत होती की मला ब्राह्मण पण असे पाहिजात म्हणत की त्येईन् अशी तितची काडी नाई लावली पायजे होम पेटवासाठी मला त्येईन असं मंत्र्यांनी त्यांना होन पेटलय पेटवलं पाहिजे तर तसे माराज आणले होते अ म ह मग तेच होते रावणाचे बाबा तर मंग त्यांनी मंग त्यांचे रिश्तेदार कोणी आलं नाही, त्या वास्तूवर त्यांच्या घरी तर मंग पार्वतीनं म्हटलं मंग त्या महाराजांना की आता हे खाण्यापिण्याचं सर्व हे केलेलं आहे मी तयारी हे वाया जाईन अन्न त तुम्ही बा अ कोणाला तरी समजा जेवण करायला इथं बोलवा तर त्यांनी म्हनत ते ब्राह्मनांनी तेत्तीस् कोटी देव बोलवले जेवण करायले तिथं त्या ब्राह्मणांची इतकी शक्ती होती म्हनतात त्या ब्राह्मण मध्ये कि त्यांनी तेतीस कोटी पूर्ण देव उतरवले आणि अ जेवण कराय लावलं त्यांना हा तर त्याच्यानं तर मंग ही पार्वती माता खूप प्रसन्न झाली पार्वती मातेला असं वाटतं की अ बापरे हे ब्राह्मण खूपच अ समजा अ शक्तिशाली आहेत तर यांना, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही माग म्हणत देव म्हणत होते की थांब पार्वती तू असं काही मागू नको
हा.
असं काही म्हणू नको त्यांना... तर... मग अं... रावण म्हणतात, ते त्यांच्या बाबांसोबतच होते पूजेच्या वेळेस... तर रावणाने असं म्हटलं होतं की, बाबा, यांना हे महाल मागा. तर मग त्याने ते महाल त्यांना देऊन टाकले, ते गायब झाले, कारण की ते तेहतीस... कुठे देऊ? म्हटलं, इथं उतरवणारेच होते, मग ते काय कमी होते का?
नाही.
ठेव इथं. मग पार्वतीमाता आणि शिवजी तिथून गायब होऊन गेले, आणि ते महाल रावणाच्या हवाली झाले.
हा, म्हणून ते रावणाला भेटलं.
असं आहे ते.
पण त्याच्यानंतर ते कोणाचंच नाही राहिलं.
नाही, मग त्याच्यानंतर ते राहिलं नाही ना, त्याला काय शाप भेटला की... काय भेटलं, तर त्याच्यानंतरची गोष्ट मला नाही माहिती मग.
हा, ते जळलं होतं ना मग ते सोनं सगळं जळलेलं आहे ना, ते हनुमान
हनुमानाने जळवलं होतं.
हं.. पहिल्या कथा आहे. तशा काही काही कथा आहेत म्हटलं पहिल्या, अशा आपल्याला काही माहितीच नाही.
मले काही म्हणतात ना, आता समजा आपण म्हणते, हं ते पण पाहा त्या गाडीवर फिरत राहिले, तुम्ही कधी नेसान मले. असं म्हणतात. महिला तसंच ते पार्वतीचं झालं होतं, मग म्हटलं, तुला महाल पाहिजे त्या चल, म्हण मग महाल देतो. हं, असं झालं होतं ते, म्हटलं खरंच, पण काय काय गोष्ट अशात की, मतल लक्षात ठेवायासारखे आहेत.
हा, म्हणजे एकदम असं विचारू नये, एकदम बोलू नये.
हा, बरोबर आहे ना, आणि खरंच ना, पण आता ही म्हटलं आपण समजु... कोणती स्त्री, म्हणा, ती म्हणतेच की नाही, ओ, नवऱ्याला तिर पाना... तिथं किती चांगला महाल आहे, आपलं कधी बांधता? ते पहा, कुठे कुठे फिरायला चालली. तुम्ही कधी देता, तसं समजा, आता देवायची आहे ना? ते जे खरी गोष्ट होती, ते जी ते, आ, आता खरी ठरून राहिली ना, की तसं म्हणतात?
हा, हा, देवाचं आणि आपलं सारखंच आहे.
सारखं आहे न, मग तेच, तेच.
हा, ते म्हणतात ना, देवालाही दुःखसुख सुटलं नाही, आपल्याला माणसाला कुठून सुटेल. पण, ते कसाय, विचार. करून बोला, विचार करून मागा.
हं मग, काही काही बाया अशा असतात की, माणसाचं ऐकत नाहीत ना.
हा
असं आहे ना, मी हुशार आहे, मला समजतंय असं. आणि, असा म्हणजे, परिणाम होतोय ना मग, जसं की आपण शिल्लक बोललो तर काय होते.
हा त्याचा परिणाम हा आहे मग.
हो ते मग म कर संपतल.
टाईम आहे ना ह झालं झालं ह ह हा ठेवा.